हॅलो!
हॅलो! हॅलो!
हॅलो!
हॅलो! बोल की.
काय आवाज कमी यालाय जरा.
हॅलो!
हां बोल.
बोल की काय म्हणाला आहेस?
काय करालईस?
काय नाही ओ बसलोय.
काय करत बसलईस?
काय नाही बसलो निवांत.
हम्म हम्म.
मी काय नाही बघ म्हणलं ते पत्ते खेळायचं म्हणलेली पोर.
बरं.
ते काय आपल्याला येत नाही रे, मग तुला कुठला ते डाव येतोय नव्ह त्यो सांग की जरा.
कितीजण आहेसा?
आता चौघ.
बरं रम्मी येतंय रम्मी?
रम्मी नाही.
अरे काय असतंय पान टाकायची सगळ्यांनी.
बरं.
आणि आता राजा राणी, जोकर
हां.
ही तीनची जोड करायची. तश्या नव्या असत्या.
बरं.
असं जोड करायची प्रत्येकाची.
हा.
ज्याची जोड होईल लवकर, तो जिकणार.
बरं.
आणि परत दुसर असतं गाडवण खेळायचं.
हा.
त्याच्या कसं असते, पाच पान, नाही तर सात पाननं. असं पाच पान नाही तर तीन पान टाकायची.
पाच पान नाही तर तीन पानं. हा
मग पहिला एक पान काढायचं, मग ते काय येईल ते बघायचं इस्पीक, बदाम
हा
किलोवर नाही तर, काय येईल ते, ते ठरवायचं.
हा.
मग पान परत ठेवून पिसायचेत.
अं
मग ती पान काय आली इस्पीक आली, मग चौघात पण इस्पीक पान असंल
हा.
ते इस्पीक टाकायचं प्रत्येकानं आपलं, आपलं चौघांचं तर ज्याचं इस्पीक सगळ्यात मोठा
हा.
त्यो सुटणार. कट मग ते दुसरं परत टाकायचं, म्हणजे आता त्याच्या म ते झालं, मग त्याच्या मनात दुसरं आलं बदाम टाकूया मग तेन परत दुसऱ्या येळी बदाम टाकायचा.
हम्म.
मग आपण जर, त्या पानाला कट असलो, म्हणजे आपल्याला जर पान नसले ते पिसायचं, आणि त्यातन कट्ट्यात एक पान काढून घ्यायचं साईडला आपलं.
हा.
असंय रे. मग ज्याचे पान पाच लवकर सपतील
हा.
त्यो सुटणार. परत वाजते अ सुटून
बरं.
मग आता कसं करायचं? एका इक्याला एका लावायचा.
बरं.
मग तो कुठल्या पण रंगाचा असु दे. अन मग समजा, राजा पडलाय खाली काळा मग काळा राजा जर खाली पडला असंल तर, त्याला फेगर म्हणून उलटा राजा लाल लाल राजा असला तर फिगर. मग् त्याला कुटलं पण पान चालतंय. हे असं करत ते लावायचं. मग ज्याची उत्तरनी सगळ्यात पहिले होत्या, म्हणजेच पहिल सगळ्यात पानं सपत्यात.
हा
तो जिकला.
बरं.
असते हम्म हम्म.
हा हा सयश आहे.
बुक ओय असाय ते.
आणि असा चौघांचा कुठला खेळ?
चौघांचा आणि मग ह्य व्यापार खेळा की.
आं पत्त्यान मध्ये रे.
पत्त्यांमध्ये पत्त्यांमध्ये सगळं चालते ते रमी चालते मेंडीकोट चालते.
हम्म हम्म.
अ गडवान चालतय सुटून चालतय.
ते कुठला तरी आणि एक खेळ होता बघ. ते सत्या बदाम म्हणून हाय तो माहती आहे का तुला?
नाही रे मला माहितीे तो.
सत्या बदाम म्हणजे काय विषय हे असते रे आपलं सात बदाम.
हां.
ते लावायचा मधी.
काय म्हणालास?
मधी मधी समज आता तू मी हा चार जण आपण खेळालोयस सत्या बदाम.
हॅलो.
हॅलो.
काय म्हणटलास?
आवाज येतेय काय?
हा यालाय यालाय बोल.
तू मी असं आपण चौघेजण खेळालोय समज
बरं
सात्या बदाम नं तर त्यात काय करायचं? आता समज एकाकडे सात्या येतेय ते सात्या तेन टाकायचा पहिला.
बरं
म त्यो सात्या टाकलास क नाही त्याच्या खाली जे आ ठ्या आठ्यापसनं राजापर्यंत आणि वर ती सहाव्यापासनं ऐक्का पर्यंत लावत जायचं.
बरं
मग तू काय करू शकतेस ते पान आहे ते हा तो पान आहे ती तर टोवू पण शकते समज तेवढं पा एकातलं सहा हाय असे सात सगळे सात लावायचे म्हणजे लाईन पूर्ण करायची ती जी का असेल ती.
हा हा हा हा समज समज समजलं म रमी टाईपच की.
हां. लाईन पूर्ण करायची आणि त्यात तू पान त टवू पण शकतोस रे असा विषय हाय.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म बरो आहे की.
आम्ही लॉकडाऊन मध्ये की नी तीन कॅट घेऊन खेळायचं एकत्र म्हणजे तुला तीन कॅट घेऊन किती पण लोकां बरोबर खेळू शकतेस तू त्या काय विषय नाय.
व्हय बरं आहे की बरं आहे आम्ही पण लॉकडाउनमध्ये खेळायच ह्यानं पत्त्यानं. निवांत, तिथच तिथच मी शिकलो की खेळायला. तिथच मी शिकलो रे सगळ मेंडीकोट रमी.
होय जास्त पत्ते खेळण ह्याच्यातच होते रे.
व्हय फिगर काढून सगळ तिथच की शिकलोय.
त्यावेळीच होते पत्ते खेळण.
त्यावेळेला बाहेर जाताच येत नव्हत ना.
त्यामुळे सगळ घरातच बसून काहीतरी खेळत बसा असल.
तेच की.
गाडी घेतली आम्ही आज.
कुठली? हा हा, भाई अभिनंदन.
थॅंक, धन्यवाद धन्यवाद.
कवा घेतलासा. आज आजच घेतला का मग. हम्म हम्म, हे केल असा काय शूटिंग. शूट केलासा का?
शूट केली की अजून काय यायचय त्या हेला दिले व्हिडिओग्राफरला. अजून त द्यायच आहे. तो दिला कि टाकायच बजेटस.
हा हा
आज घेऊया म्हटल सगळी. म्हणून आज जाऊन घेऊन आलो.
हम्म हम्म हा हा
काळा कलर घेतला रे.
तुला येते नव चालवता.
मला या नाही येत.
तुला येत ना चालवता?
नाही अजून शिकायच आहे मी.
शिकायच आहेस व्हय.
होय
हम्म हम्म
शिकली की चा असी, आता घरात आहे म्हटल्यावर शिकते रे ऑटोमॅटिक.
हा पण ठोकु नको म्हणजे झाल.
काय ठोकली तर ठोकली. ठोकली तर ठोकली एवढ काय.
अरे ठोकली तर ठो कली रे. ते गाडीच जाय नाही समोरच्याला ज्याला ठोकलायच ते पण जायच त्यात.
होय ते पण आहे सोड.
ते तशी आहे व्हय ती गाडी नॉर्मल गाडी सारखी.
नाही ते काय ना नॉर्मल सारख नाही सोड. हत्ती आहे त्यो.
तेच की.
आवरत नाही गाडी.
टक्कर जास्तीये तरीबी
तेच कि, ताकत आहे ना जास्त. चिकलात न मरदा असल्या गाडी निघत्या बाहेर ती अडकलेली.
तेच
मग काय म्हणजे विचार कर की.
हम्म
काय मित्र मित्र काय कॉलेजला आलाता का नाही आज? कॉलेजला गेलतास का नाही?
नाही मी काय गेलो नाही बाबा कॉलेजला आज.
का रे? जाणार होतास नवं.
नाही, नाही गेलो शहाण्या.
अरे, कोणच येईना कॉलेज वर.
काय?
कोणच येत नाही कॉलेज वर.
हा, ते विचारले मी, काय काय झालं एकाला.
हा.
पहिली दोन लेक्चर आहे, तर लॅबमध्येच बसवलं
हा.
त्यानंतर काहीतरी पुढे शिकवल बाबा
मग ते तसं करतात.
आणि ते पण एक, दोन लेक्चर आणि त्यात काय झालं म्हणाल्यात, पोरं आली बाहेर
बरं.
सगळी. त्यानंतर मॅडमला आला चिडली, आता म्हणते घेऊ त्या सगळ्या पोरांनी जर पालकांना घेऊन येणार नाही, तर मी लेक्चरला बसू देणारं
काय अवघडचे बाबा. ती मॅडम उगच मधे नाटकं काढल्या आता.
आता ती रिकामी झालीय रे, तिला त्यामुळं आता काही कामं नाहीत मरदा.
अरे मग एवढं ओव्हरॅक्टिंग करायचं नाही रे गप घरी बसायचं मरदा. लईच ओव्हरॅक्टिंग करायलीय, आता सध्या तर प्रमोशन झाल्यावर एवढं ॲक्टिंग करायच असते, हे प्रमोशन मग खाल्याले ॲक्टिंग करायली.
अरे पहिले हिच्या न कामामुळ हिज प्रमोशन गेलं.
ते सांगल ना. प्रमोशन वर गेल्याव माणस एवढी हे नाटक करत्यात. ही प्रमोशनवर खाली आल्याव एवढी नाटके करायल्या.
आता काय बोलायच कळना. काय अवघडे बा ते मॅडमल काय काय बडबडालती का दंगा करालती.
होय पोरांना म्हणाली की, बाहेर गेला अस. अरे म्हणजे ब लेक्चर होतं रे आणि सगळी काय झाले ना वाटलं की, लेक्चर आणि बाहेर आलीत. आणि नंतर मग सांगते की, लेक्चर हाय. आता पोरं कशाला जातील परत.
अर कसं पण बोलायली मर्दा पब्लिक बिब्लिक काय बघत नाही.
होय.
कसं पण बोलायली, कसं पण, कुठं पण, दिसलं काय पण दिसलं.
अब्रू काढायल्या.
ते सांगून अब्रू काढून बोलत्या, कस पाहिजे तसं. आता काय बोलायचीला, अवघडाय. आणि ती नवीन मॅडम एच ओ डी ती काय आहे चांगलय का विषय
हे अजून आहे ना, आपण कुठे लेक्चर ला गेलो अजून
होय, ते भी हाय रे तिच्या लेक्चरला माहित नाही कसं काय काम आहे. त्यामुळं आता अवघडाय सगळं ते. अनेक नवीन कोण हाय न वा? आणि योगासनाच काय हे योगासन क्लास कसला?
ते आता आहे न व गुरुवारी येणारेस काय?
काय यार कंपल्सरी हाय?
आ बाळ ते हेचा पेपर हाय त्यावर
त्या योगाड थेरी पेपर हाय?
व्हय
ह्यो कसला काय विष
आणि प्रॅक्टिकल पण हाय म्हण ती म्हणालती
प्रॅक्टिकल का योगा करून दाखवायची असनं
योगा करून दाखवायची
काय अवघड हाय, काय सूर्यनमस्कार घालायचा?
तसच समज
अ रे बाबा अवघड आहे त्या मॅडमच काय पण नवीन विषय काढलोय उगचंच, योगसन आम्ही कुठ जाऊ योगा घेऊन?
अरे पोराना स्ट्रेस येतोय ते कमी करण्यासाठी
अरे स्ट्रेस, स्ट्रेस काय नाही ते स्ट्रेस आम्हाला यायला. अवघड हाय. का आता अवघड जाऊन बसायच पाहिजे होतं ती त्याशिवाय मार्कच देणार नाही, इंटरनल तिच्या हातात हाय सगळं
म्हणल्या की, तुम्ही विचार क तिला दर गुरुवारी यायचं नाही, तरं अस होणार नाही म्हणलं. मार्क कट करणार नाहीतर तुम्ही आला नाही तर
हा ते तशीच म्हणणार आहे ती आता
होय
चालतयं चालतयं करतो तुला नंतर निवांत
हा कर का
हा.